ह
आा
आणिकीचा फोन नाही के आला मला
समखी मी नंबर कॉपी करतो याधी मग करतो
सत््याण सासष्ट एकशे तीनशे ब्याण्व
कॉपी करून ठेवलीवर परत चार वेळा करा आहे बरं असतंय र
बरबर कर लता गलथ म्हणजे वा वा असल असं डोक्ट सचालतात कोणाचं
चालतय की तुझ
हाला होला
शिकल्याच बी चालू शकतय
बाबा बोल आता कर चार चार कॉल पूर्ण कर
हा
कर मी जरा बसतो होई करत
दोन्ही फोनवर आवाज येतोय ना
दोनी फोनला का
हां ओ माईक टेस्टिन वन टू बावन
मी आद मदन हा हू कर
चालतंय येश पाल तुझं काय ओपिनियन आहे श्यामच्या आईवर
पण आत्ता बक्की आताचकमी हा हू पण केला होता आता तसच चालू होता आता मी एकटा बडबडतो बोलतो
ओपिनियन ला मराठीत काय म्हणायचं
काय झालं
ओपिनियन ला मराठीतून काय म्हणायचं
ओपिनियनला
हम्म तुझं मत तुझं मत काय आहे तुझं मत काय आहे
अ ना ए ओपिनिनला
मोदी
काय महा नादि लागला
मग तीच की रे तुझं मत काय आहे म्हणजे ओपिनियन.
तुझा विचार काय आहे हे अस
हा म तेच की तुझ मत विचार असं बरच अर्थ निघत्यात ते. बरं चला. रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे.
बाळा बस तु वाचत बस मी जरा अशी करतो अभ्यास करतो.
ओके चालेल त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला. परंतु मागून पडे ना. लावणी झाली होती परंतु शेतातील